हॅलो हा बोला ताई, नमस्कार ताई.
हो आपण हे ना एखाद्या वनस्पती विषयी बोलू आज मी तुम्हाला कोरप फळाचं महत्त्व सांगते.
चालेल.
हो आपण ही कोरफड नेहमी आ आपल्या दारात लावू शकतो म्हणजे त्याच्यापासून आपल्याला काही दुसरा त्रास होऊ नाई शक. कर हो तर कोरफड ही एक अशी वनस्पती आहे. आपले जर केस जर गळत असतील किंवा केसांमध्ये कोंडा वगैरे झाला असेल. तर तुम्ही कोरफडचा जो गर असतो ना. हम्म तो केसांना लावू शकता. लावल्यानंतर हो केसांना आपली जी आत ली कातडी असते ना केसांन जवळची डोक्याची तिला असं घासायचं ते कोरपड लावून घासल्यानंतर. मग ते एक ते दीड तास राहू दयायचं डोक्यावर कोरफड लावलेलं
हम्म.
आणि मग नंतर तुम्ही साध्या पाण्याने धुऊन टाकायच आधी.
बरोबर.
हो साध्या पाण्याने स्वच्छ धुवायचं ते केस आणि पुसून घ्यायचे त्यांना आणि आपल्याकडे जे खोबरेलतेल असेल ना आणि सर्व्यात उत्तम खोबरे तेल असतं केसांसाठी. ते खोबरे तेल हे ना आपण हां केसांना लावायचे.
हा सगळ्यात चांगलाय ते खोबऱ्याचे तेल.
हम्म ओल्या केसांना लावायच. ओल्या केसांना लावल्यानंतर मग ती केस वरती बांधून ठेवायचं.
कोरफड लावून घ्यायची का अगोदर?
हो आधी कोरफड लावायची तो कोरफडीचा गर असतो ना तो लावायचा केसांना.
हम्म.
लावल्यानंतर एक ती दीड तास केसांना ती कोरफड तशिच राहु द्यायची. मग एक ते दीड तासात ते केस धुवायचे. केस धुतल्यानंतर मग ते जे ओले केस असतात ना, त्यांना खोबऱ्याचं तेल लावायचं. त्याच्यामुळे आपली केस गळती पण कमी होते. आपल्याला डँड्रफ होतो, तो पण कमी होतो. म्हणजे केसांच्या अशा समस्या आहेत त्याच्यावर आपण कोरफळीचा उपयोग करू शकतो. हो, केसांची वाढ पण होते आणि आणखी एक उप उपाय आहेत कोरफळीच्या तिला जर तुम्ही दारात लावली ना म्हणजे तिला अ मूळसकट उलटी टांगायची, तिला दारात.
असं, होय.
हो, तर उलटी जर टांगेतली टांगली, तर मग एखादी वाईट शक्ती असते.
होयं.
आपल्या घरात प्रवेश नाही करत. आणि वातावरण शुद्ध ठेवते ती, हम्. त्याच्यासाठी पण लोक कोरफळीला मुळासकटवरती टांगतात दरवाज्याच्या वरती किंवा गॅलरीमध्ये.
हम्म.
हा, पण एक उपयोग होतो तिचा.
हम्म. चांगलीचं असते म्हणजे कोरफड, आपली आपल्या याच्या केसांसाठी. आणि कोरफडच ज्यूस पण पितात ना, वाटतं. आई, असं ऐकलंय मी.
हो ज्यांना-हो ज्यांना, डायबिटीस असते ना.
हा-हा.
ते लोकांनी रोज एक चमचा कोरफळीचा घर खायचा.
हम्म.
त्यांचे डायबिटीस लवकर म्हणजे जी साखर असते ना शरीरातली
हम्म.
होतर ती व्यवस्थित तिच्यात सुधारणा होते. हम, म्हणजे त्यांचं आरोग्य सुधारलं जात.
बाजूची बाई होती ना त्यांनी मागून दिलं होतं आम्हाला ज्यूस वगैरे
हम्म-हम्म,
तर आम्ही पण घ्यायचो ना, तर छान लागायचं, असं तुरटसारखं लागायचं, पण चांगलं राहायचं. आता तुम्ही बोललेत ना ते कोरफडच्या विषयी केसांना लावायचं वगैरे हे तर आम्ही काही केलेलं नाही अजून. पर्यंत.
हम्-हम्.
पर आता तुम्ही छान माहिती सांगता येत.
हो, आणि ते कोरफडीच आणखी एक उपाय पण आहे तिचा. जर आपल्याला पोटात त्रास असेल किंवा आपलं पोट दुखत असेल तर एक चमचा कोरफुळीच्या गर नुसता गिळायच्या. कडू असते ती.
हम्म.
हो, खूप म्हणजे अति प्रमाणात कडू असते. लि लिंबाचा पाला कसा कडू लागतो. तो तशी कडू लागते. हो, मग ते आपण एक चमचा गर गिळायचा. गिळल्यानंतर एक ग्लास पाणी पिऊन घ्यायचे तिच्यावर, तर आपलं पोट जो दुखावा असतो ना पोटात, तो पण खूप प्रमाणात म्हणजे लवकर कमी होतो.
हम्म.
कोरफळीच खूप महत्त्व आहे, आणि कोरफळीला केसांना किंवा आपण चेहऱ्याला पण लावू शकतो. चेहऱ्यावर बारीक, बारीक दाणे येतात. किंवा असे काळे डाग असतात.
हम्म.
त्यांनी दररोज जर कोरफळीचा घर चेहऱ्याला मसाज केली तर ते एक ते दीड महिन्यात सगळे डाग वगैरे जाततात. आणि चेहरा चमकायला लागतो. चेहऱ्याच्या सुरखुत्या जातात.
हो ना. हो ना.
हो आणि परफळी म्हणजे, तिचे अतिशय खूप गुण आहे. हो. फायदे पण आहेत. आणि त्यािच्यात भरपूर प्रमाणात लो कॅल्शियम असतो. आपल्या हाडांसाठी पण चांगली असते ती. आपण जरी रोज एक एक चमचा तिचं सेवन केलं ना.
हम्म.
तर आपल्यासाठी खूप म्हणजे, फायदायक आहे. आपल्याला गोळ्या घ्यायची गरज नसते. मेडिकलच्या
हो ना.
अतिशय म्हणजे, आपल्याला आणि ती सहज मिळून जाते.
बरोबर.
हो आणि प्रत्येकाच्या दारात, कुंडीत किंवा जमिनीत लावलेलीच असते कोरफळ. आणि तिच्यात पण भरपूर रपूर प्रकार आहेत. जंगलातली कोरफळ पण आहे एक
हम्म.
आणि एक कोरफळ अशी आहे की, तिचा अ अगदी म्हणजे, कमी प्रमाणात हिरवा कलर असतो. जास्त प्रमाणात हिरवी नसते. किती अगदी कमी असते म्हणजे, थोडासा काळपट हिरवा कलर असतो.
ताई ती पिवडी असते ती कशी, म्हणजे खराब असते का?
ती जंगलातली कोरफळ असते.
हा पिवडी बी येते त्याच्यात.
हो, आणि जी कमी प्रमाणात हिरवी असते ना, अगदी गव ता सारखी काळ कुठ्ट हिरवी जर राहिली ना, मग ती तिचा पण उपयोग चांगला असतो. आणि दोन, तीन प्रकारच्या येतात त्या.
हम्म.
हो. एक पिवळ्या रंगाची पण असते.
हम्म.
हा हिरव्या रंगाची असते. आणि एक काळपट हिरव्या रंगाची असते.
हा
हो मग ते जी हिरव्या
पिवड्या रंगासारख्या अशी जंगली सारखं म्हणतात वाटतं तिला
हो ती जंगलातली कोरफळ असते म्हणजे एखाद वेळेस त ती खाऊन आपल्याला हानी पण होऊ शकते.
हम्म
हो पण ह्या ज्या आपण दारात लावलेल्या असतात आणि ह्या ज्या जमिनीत लावलेल्या असतात हिरव्या रंगाच्या या चांगल्या असतात शरीरासाठी पण आणि केसांसाठी आपल्या चेहऱ्यासाठी
हम्म
हो खूप म्हणजे उपयुक्त आहे ती कोरफळ
हम्म
हो आणि तिची अधून मधून जर आपण छाटणी केली ना तर ती खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात तिची वाढ होती.
हम्म
हो तिला हाय ना पाणी जर कमी प्रमाणात दिलं तर मग तिचे वाढ कमी होते. पाणी जर तुम्ही रोजच्या रोज तिला व्यवस्थित घातलं तर ती खूप छान तिची वाढ होते आणि मग आपल्याला भरपूर अशी उपयोगाची असलेली कोरफड आपण केव्हाही तिचा उपयोग घेऊ शकतो.
फायदे खूप आहे बुवा तिचेवाले
हो भरपूर फायदे आहेते कोरफडचे डायबेटीसच्या मये जे पेशंट असतं ना
हम्म
हा डायबेटीसचे रुग्ण असतात ना ते पण तिला घेऊ शकतात.
हम्म मग पिण्यासाठी बी चेहऱ्यासाठी बी
हम्म आणि ती कडू असल्यामुळे ना मग तिचे गुणधर्म वाढून जातात. कडू असल्यामुळे मग शक्यतो काही जणी कंटाळा करतात. पण नय अ खूप ती चांगली असते.
हम्म
हम्म आपल्याला जी कडू वस्ती वस्तू असते तीच जास्त शरीरासाठी उपयोगी असते.
हो ना हो ना आणि कळू असतो आवडत नाही नेमकी
हो म ती आव जी आवडत नाही तीच फार उपयोगाची असते.
हा हो तेच ना
हो
हं
मग कोरफळीला तुम्ही तिचा गर काढून आणि दह्यात तिला मिक्स केली तिच्या बर आणि तो जर शेकरायला लावला ना तर फेशियल हा, तुम्हाला चेहऱ्याच्या फेशियल करायची गरज नसते.
फेशियल मध्ये बी कामात येते ती कोडफड हम्म, हम्म
सुंदर चेहरा होतो आणि जर हिवाळ्यात जर आपली स्किन फाटत असेल तर तुम्ही कोरफोडीचा गर लावला. हो लावला तर तुमची स्किन लवकर भरली जाते, जे त्वचेला आहात. त्वचेला इजा कुठे असेल, तर तुम्ही कोरफड लावू शकता त्या इजेवर हो लवकरात तडे पायाला तडे असतील किंवा थंडीतं सगळ्यांना हातापायाला तडी पडतातं.
हम्म
त्वचा फाटते, मग तिला कोरपळीच जर आपण लेपन केलं तर ती लवकर आपली त्वचा जी असते, ती भरली जाते.
हम्म
म्हणजे भरपूर गुणधर्म आहेत कोरपळीमध्ये.
हम्
फायदे बी खूप आहेत त्येच्यामध्ये
हो हो
आणि चांगलेच बवा ते एक प्रकारे, दवा सारखी ह बोवा अस गुणकारीक.
हो औषधी गुणधर्म आहेत तिच्यामध्ये हो, करफोळीमध्ये औषधी गुणधर्म आहेत.
हम्म, आयुर्वेदिक दवा सारखे
हो आणि तिच्यापासून भरपूर अशे प्रोडक्ट म्हणजे आपण वेगवेगळे प्रकारचे शॅम्पू असेल किंवा साबण आप आपण जो घरगुती साबण तयार करतो, तिच्यात पण तिचा उपयोग करू शकतो.
हो बराबर
हो आणि आपल्याला म्हणजे फेशवॉश पण तयार, म्हणजे चेहऱ्याला लावायला फेशवॉश असेल त्येच्यात पण कोरफळीचा उपयोग करून आपण घरच्या घरी, आपले आयुर्वेदिक आणि अ दोन मिनिटात होणारी अशी ती पद्धत आहे तिची कोरफळीची, साबणाची किंवा फेशवॉशची असेल चेहरा हो, आणि चेहऱ्यावर टवटवीतपणा येण्यासाठी तर आपण पटकन ती तयार करून, आपलं वापर करू शकतो.
हो ना
छान वाटले तुमच्याशी बोलून धन्यवाद.
नाही, मला बी छान वाटलं ताई तुम्ही माहिती दिली कोरफळ